हां बोला.
नमस्कार ताई.
हा काय नाही बघा चालूय. काय करताय तुम्ही?
काय नाही हे काय मुलांच आवरायच काम.
हा हा हा ह ह. स्कूल नाही गेले का पोर?
नाही आज
हा हा हा हां.
आज उशीरा आहेत यांचे स्कूल.
असं आहे का? माझा मुलगा गेलाय आता स्कूलला.
हो का?
हा बाळ झोपलेल आहे.
छोटं बाळ आहे का तुमच?
हो.
ह ह.
एक बाळ आहे आणि
मुलगा किती दोनही मुलंच आहे का? हॅलो. हॅलो.